हॅलो! हॅलो, येतोय कावाज.
हॅलो,
येतोय का आवाज.
हा, आता याला.
हम्म, काय करताय.
काय नाही म्हटले. काय नाही.
हम्म हम्म, तुमचे झालेय का कॉल कम्प्लीट.
होय नाही.
नाही का अजून?
नाही. तुम्ही काय करता.
''मी काय नाही मी हाऊसवाईफ आहे.
ओके तुही कधी पासून ऐ क्यावर.
त,
ह्या ऍप वरती कधीपसून आहात म्हटल.
''मी आता जॉईन झाली ओ.
हम हम.
हम्म, तुम्ही.
''मी पण आताच झाले जॉईन
हम्म, ''मी आता झाली जॉईन. माझी काही कॉल बाकी ना मग म्हटलं ते आज कंम्प्लीट करून घेऊ.
हा हा,
हम्,
कॉल करायचं असतं का?
''हं''
म्हणजे कॉल करायच असतं का असं विचारलं.
हो ना कॉल करायचा असतात. फोन फ्रेंडचा टास्क आला का कॉल करायचा असता.
टास्क आल्यावर.
हम्म, तुम्हाला नाही का आला अजून. हम् हम्, एक पण नाही आलेला नाही का अजून.
नाही आला.
हम हम, फॉर्म भरला होता का?
हा, भरला होता ना.
हम हम, मग एकदा मेसेज करून बघायचा ना त्यांना.
हा, ग्रुप वरती टाकायचं असतं का?
हा, ग्रुप वरती टाकायचा कि, मला. कु व मी ही आलेल नाही टास्क वगैरे काही मग ते टाकता बरोबर.
ओके ओके.
फॉर्म केव्हा भरलाय.
आत्ताच दहा मिनिट आधी.
आज नाही मग उद्यापर्यंत जाईल टास.
हा, हा.
हा
तुम्ही कधी म्हणजे आजच भरलाय ना तुम्हीं?
नाही, नाही मी आधीच भरला आहे, माझ्या लास्ट डेट आहे ना कॉलची तीस कॉल असता ना.
हा, हा..
हं.. मग आज माझी लास्ट डेट आहे, माझे दहा कॉल बाकी ये ना.
हा, हा..
मग म्हटलं चला करू.
हा, हा. हां.
आणि माझ्या ह्याच्यात जितके होते त्यांचे सर्वांचे एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट झाले ना.
हा, हा.
मग म्हटलं न्यू कोणतरी असलं तर मग ग्रुप वरती मेसेज केला.
हा, हा.
हुं.. तुम्हांला जर आला ना, तुम्ही मला करा.
ओक... ओके. आणि वेगळे कुठले टास्क असत्यात काय?
आ हो असतात ना, जे आपण जे बोलतो ना आता हे कॉलवर, ते जे बोलतोय ना, ते दुसऱ्यांचे आपल्याला अ म्हणजे का एक वाक्य येतं, - त्यात करेक्शन करून आणि परत सबमिट करायचं असतं.
ओके.
हुं..
काय करता तुम्हीं?
काय नाही हाऊस वाइफच आहे.
हुं.. हूं..
हेच आता एका ह्याच्याकडून कळालं म्हणताना मग जॉईन केलं.
हा, हा. माझं पण तेच झालं रिलेटिव्ह कडून समजलं. मग म्हणे कर म्हणे, घर असंही काही काम नसतं मग म्हणे कर. म्हटलं ठीक आहे, बघू करून पण चांगलंय.
हा, हा. किती वन मंथ झालं का नाही?
नाही वन मंथ नाही झालेला अजून, वन हाफ झालंय.
हा, हा.
हं, हाफ मंथ झालंय.
पण चांगला रिझल्ट आहे असं.
हं.. हूं..
ह..
कुठून आहात तुम्हीं?
मी दिंडोरी.
कुठं आलं हे?
नासिक जिल्ह्यात.
हा, हा. कोल्हापूर.
अच्छा, भरपूर लांब लागलाय कॉल मग.
चांगलय ना मग. पाऊस आहे तिकडे.
हो आहे की.
हम्म, आमच्याकडे खूप पाऊस आहे आता.
एवढ नही
हम्म
आता दोन तीन दिवस आहेच पाऊस.
हम्म, तेच ना.
आमच्या इकडे तर खूप चालू आहे पाऊस. पुर येतोय.
हम्म मोठा पाऊस आहे वाटत बहुतेक.
अ
म्हणजे अस बारीक नाही वाढत. पुर ते न येतोय म्हटल.
हम्म
बाकी टायपिंगच काय वगैरे नसत का?
अ
म्हणजे टायपिंग
हा
टायपिंगच टास्क नसतात का म्हटल.
असतात ना फक्त, अ आय थिंक दीडशे ब दीडशे पर्यंत असत तात, टायपिंग
हम्म
बाकी सगळ म करेक्शन करायच तेच असत. व्हॉईस नोट येतोय. मग त्यावर करेक्शन करायच बरोबर. मग ते सबमिट करायच बस.
हा हा
हम्म बाकी काय चालल मग तुमच्या इकडे कस काय वातावरण आहे.
हा वातावरण काय, पाऊसाच काय बाहेर पडता येत नाही काय नाही.
मिस्टर काय करतात.
म मिस्टर जॉबला आहेत.
अच्छा हम्म, चांगलय मग.
हम्म
हम्म
तुम्हाला कसली रेसिपी वगैरे येत असेल तर सांगा. ते पण सांगता येत याच्यात. कोल्हापूरची काही फेमस असेल ना सांगा मग.
कोल्हापूरच काय मिसळ
मिसळ
मिसळ, वडापाव वगैरेच असतात. तुम्ही कधी आ
चालू राहू द्या हा.
हॅलो
हां
हो बोला
तुम्ही कधी कोल्हापूरला गेलता का नाही
हं
कोल्हापूरला
नाही नाही आम्ही नाही आलो
हम्
हम्म आम्ही कोल्हापूरला नाही आलो अजून
हम्म
बघू पण चाललंय, येऊ एखाद्या वेळेस फिरायला.
हम्
हम्म
बाकी आणि काय तुमचे मिस्टर काय करतात?
आमच्या मिस्टरांची शेतीयं
हा हा
हम्म बाग द्राक्षे बाग
हा हा
डाळिंबाची बाग हेय असं
हम्
हम्म
मुलं तेन वगैरे आहेत का?
नाही नाही आता न्यू मॅरेड हेय
हा हा
तीन मंथ झालेत
हा हा
हम्म
वगैरे तुमचं शिक्षण तेन?
हं
शिक्षण म्हटलं?
माझं ग्रॅज्युएशन झालंय कंप्लीट.
हमं कशामध्ये?
बी ए मधनं
हां हां
हम्म जॉबची ऑफर आली होती आता, पण मग नाही गेली.
का?
शेती घरी, विचारलं घरी पण म्हणे बघू मम्मीला विचारून त्या पंढरपूरला गेलेल्या होत्या ना.
हां हा
मग म्हटलं बघू आता, अजून तर विचारलेलं नाहीये शेती भरपूर मग काय माहिती करू देत्यात काय नाही
तेवढाच जॉबमध्ये टाइमपास होतोय ना
तेच ना.
हम्म.
हम्म.
बाकी आणि काय काय?
बाकी काय नाही, हेच शेतीचे काम वगैरे.
हा हा तुम्ही स्वतः करता की काय?
नाही नाही मजुरा कडून करून घेता हम्म. घरी नाही ना, द्राक्ष बागेची, डाळिंब्याची कामे घरी नाही ना येत करता?
हा
दुसऱ्यां करायला दिलाय का?
नाही नाही दुसऱ्याला नाही करायला दिला. काम करून घ्यायचं अन् पैसे द्यायचे त्याचे.
हा हा.
असं हम्म. करायला नाही दिलेला, घरीच करता पावडरी वगैरे सर्व घरी करता पण ते त्याचे कामं जे छाटणी वगैरे असते ना? ते करून घ्यावं लागते ना, मग मजुराकडून करून घ्यायची.
हम्म हम्म.
हम्म.
ह्याच्यावरती आणि कुणा कोणाला कॉल करता येतंय? की ग्रुप वरतीच नुसता कॉल कराव लागतं?
नाही तुमच्या रिलेटिव्हमधी तुम्हाला ज्यांनी सांगितलं, त्यांच्या यांच्यावरती करता येेतं तुम्हाला.
हम्म हम्म.
हम्म.
म्हणजे जे ग्रुपमध्ये नाहीत त्यांनास नी पण कॉल करू शकतो?
हा नाही हा जे ग्रुप मध्ये नाहीये ना, पण कार्यावरती ओपण आहे ना.
हा.
त्यांना करू शकतो.
हा हा.
आता माझ्याकडे सर्व एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट झालेले होते ना, सर्व म्हणजे ज्यांना जास्त दिव दिवस झाले होते ना.
त्यांचे नंबर होते ना, मग मी त्यांना करून बघितले. पण त्यांचे काय झाले नाही मग ग्रुप वरतीस मेसेज केला.
हा.
मग तुमचा आला मग, म्हटलं चला तुम्हालाच करू.
हम.
हम्म.
काय विस कॉल जर न हे करता जर केले ना, एक पण वेस्ट नाही केला, अन् वीस कॉल जर झाले ना?
हा.
एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट तर, मग कॉल पण नाही करावा लागते.
हम्म हम्म.
हम्मं कायं स्वयंपाक चालूं आहे कायं भांड्यांचा आवांज येतोय.
स्वयंपाक नाहीं ज्युंस कराले.
हम्मं हम्मं इतकं पाऊ पावसांची ज्यूंस.
हां गरचं ते वाटतं नां पावसांत.
हां ते तरं आहे. चांगलंय मंग कायं.
हम्मं
एक मिनिटं हां माझी दहा मिनिटं कंप्लीट झाली मी परंत करते हां. दहा मिनिटं नाहीं नाहीं मी ठेवते पणं परंत करूं कां तुम्हांला कॉल?
हम्मं उद्यां केलां तरं चालेल कां?
हो चालेल चालेल उद्यां करां.
ठेऊ कां?
हम्मं बांय हो बांय.
बांय